हॅलो अ तुमचा आवाज खूप लहान येतोय थोडस मोठ्यान बोलता का हा आता येतोय आता येतोय कस काये का मॅम मी तुम्हाला कॉल करण्यासाठी मगत कारण म्हणजे कसं आहे माझं जे म्हणजे मी अ तु्हाला माह असेली जॉबला वगैरे जाते तर माझ कस झालं मला ते ते खऊन कंटाळ आलाय मग मला अस वेगळटकदार मटकदार आणि अस लवकरात लवकर जे होणार म्हणजे काहीतरी पदार्थ खाद्य पदार्थ रेसिपी वगैरे म्हणजे मी ऐ तुम् खप छान बनता म्हणजे लहान मोठ्या का पण रेसिपी असतील तर तर ते तुम्ही मला सांगाव माझी इच्छा आहे म्हणजे जेणेकरून मी माझ्या धावपळीच्या जीवनात रेसिपी एकदा ट्राय करून बघेन आणि त्याची मला चव अ लागेल चांगली आणि शरीराला मध्येे चांगली असेल
ओके हो नक्कीच मॅम म्हणजे तर मी जसं की ऐकलं की मी रेसिपी छान नाही करते हो म्हणजे थोडी बऱ्यापैकी मला रेसिपी जमतात पण मी तुम्हाला अतिशय म्हणजे सोपी पद्धत किंवा लगेच म्हणजे घरच्या घरी आपण पटकनं बोलवतो बनवेल अशी रेसिपी तुमच्याशी मॅम मी शेअर करते जसं की आता आपल्या शरीराला शरीरामध्ये खूप म्हणजे पौष्टिक तत्त्व जाणे गरजेचं असते तर काय आपल्या ह्या धाव धापळीच्या जीवनामध्ये आपण अ धावपळीच्या जीवनामध्ये हॅलो आवाज येतोय मॅम हा हा हा आपल्या च्या जीवना मध्ये आपण ते म्हणजे अनहेल्दीी फूड खात अस जास्त करून गाड्यावर जे पदार्थ आपण खात असतो मग आपण त्या गाडावरचे पदार्थ क सेव कर गजे आहे प्र्यक म्हणजे आपण आपल्याला जर बाबा खूप खूपच एकदम म्हणजे खूप म्हणजे खूप बन कंटाळाला हे आणि भूक पण खूप लागली आहे तर आपण ते गाळ्यावरचं खाणं अवॉइड करायचं पटकन घरी यायचं आपण कितीही आपल्याला कंटाळ करून आपल्याला पौष्टिक अन्न खायचं आहे म्हणल्यावर आपण पटकन घरी येऊन पहिल्यांदा आपण म्हणजे आपल्याला पहिल्यांदा आपण म्हणजे पौष्टिक असं डाळ भात तयार करून खाऊ शकतो आता डाळ भातासाठी मी तुम्हाला रेसिपी सांगते मॅम अनेक प्रकारचे मूग. मूग तूर. परत मग. डाळ तुळीची डाळ. आणि मसुरेची डाळ असे. तिन्ही डाळी एकत्र करायच्या एकदम पटपट फडू शकतात कारण का आणि एक वाटी तांदूळ घ्यायच आणि ह्या तिन्ही डाळी अर्ध्या अर्ध्या वाटी घ्यायच्या. किच्री बनवण्यासाठी मॅम मग आपण आपल्याला म्हणजे. तरे बारी. चलला कांड. आध एकदम बारीच. टॅमॅटो. असे दोन्ही म्हणजे अ. हे घ्यायचं एकदम असं तुट आपण तुफात किंवा तेलात ते फ्राय करूयेत आपल्याला खडे मसाले जर हवे असतीलच म्हणजे आपलं. खूपच भुक लागली. म्हणजे लवकरच. नाही करू शकत आपण. नसत तरी पण चालतं मग आपण एकदम अशा साध्या पद्धतीने. म्हणजे त्यात थोडीशी मिरची आणि आ लसण सुद्धा राहली कारण क आपल्याला भूक लागली म्हणजे आपल्याला खरोखर जर म्हणजे वेळ असेल तर त्यावेळेला आ लसण आणि. खडे मसाल्याचा यूज करू शकतो. आणि मग त्यात थोडासा म्हणजे राईस मसा. तर जो काही पुलाव मसाला आहे ना मॅम. तो सुद्धा आपण त्याच्यामध्ये ऍड करायच असेल तर घालायच किंवा नसेल तरी, पण चालतोय म जरा हळद थोडीशी चटणी अ त्यामध्ये थोडी ऍड करायची. ठीक आहे. मग आपण पहिला प्रथम काय. करायच तेल घ्यायचं आणि तेलात थोडीशी महरी आणि जिरं कडकडत टाकायचं आणि त्याला मस्तपैकी हिंगाची जरात थोडासा तडका द्यायचा आणि तडका दिल्यानंतर त्यात कोथिंबीर आणि सॉरी कडीपत्ता टाकायचा. आणि जे काही. कांदा टॅमॅटो आहे आणि मिरची हे सगळे ते तेलामध्ये थोडेसे भाजून फ्राय करून घेते. असतील तर थोडे ओले वाटणे सुद्धा त्यामध्ये ऍड करायचे, जर म्हणजे नसतील तर मग, राहु दे ब जसे पण चालत. म त्यात त्यास त्या डाळी आहेत त्या सगळ्या स्वच्छ तांदबरोबर स्वच्छ धुवून घ्यायच्या म्हणजे पाच मिनिट आपण आध रेस्ट के किंवा पण चालत. मग त्यात ते सगळं घालायचं म्हणजे, खरं आपण हे लक्षात ठेवायचं दुसरीकडें दुसऱ्या गॅसवरती पाणी तापून तापून ठेवायच जेणेकरून आपला बाक भात तो लगेच शिजला आणि त्याला म्हणजे चव पण येईल, मग त्यामध्ये ते पाणी ॲड करायचं आणि ते, मातु पूर्ण असं शिजू एक दोन तीन शिट्ट्या म्हणजे तीन शिट्ट्या झााततात आणि जास्त आपण जे प्रमाणात पेक्षा जरा जरा आता आपण रेग्युलर भातताना कसं मसाले भात ना आपण पाणी घालतो. पण त्याला ह्या खिचडी- खिचडी टाईपला कसं -कसं आपल्याला आप- म्हणजे असं पातळ खिचडी होण्यासाठी, आपण हा डब्बल पाणी त्याच्यामध्ये घालायचं किंवा डबल थोडस कमी घेतलं तरी पण चालत जेणेकरून आपली खिच कढी मिडीयम साईज मध्ये जास्त घट होणार नाही, जास्त पातळ होणार नाही, असं ह्याची काळजी घ्यायची किंवा अ घ्यायची. आपण त्याच्या बरोबर मग त्या गरम गरम आपण दोन चार शिट्टया घ्यायच्या त्याच्या बरोबर आप आपण सुका कांदा सुद्धा खाऊ शकतो किंवा, किंवा आपण ह्याच्या बरोबर दही लावलेला कांदा आणि किंवा लस म्हणजे आपल्याकडे जे काही घरात लोणचे वगैरे असेल लोणचे आणि पापड सुद्धा त्याच्या बरोबर आपण सर्व जर आपण लोणचे आणि पाप पण त्याच्याबरोबर अ सर्व्ह केले तर म्हणजे, आपल्याला चव आपल्या तोडांला खूप छान येइल, आणि असं छान! असे सुगंधित आपली मस्तपैकी खिचडी तयार होते, जी पण जास्त का ना वेळ लागत नाही, अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये हो किचडी होऊन जाते, अ मी तुला खिचडीचं का सुचवली मॅम कारण का, आता ह्या धावपळीत आपण अ आता दुसरे काही तर खायचं म्हटलं, तर खूप तेल अख्खं पदार्थ खाण्यापेक्षा आपण एखाद्या पौष्टिक पदार्थांकडे वळलं कधीही चांगलं ना. म्हणून मी तुम्हाला खिचडीच सांगितलं. कारण, का तो पटकन पदार्थ बनू शकेल आणि आपल्या शरीराला तो पौष्टिक
चांगला होय, बरोबर आहे मॅम अगदी बरोबर तुम्ही जी रेसिपी सांगितला ना म्हणजे अ अ खिचडी म त्या मध्ये तुम्ही डाळी सांगितला तुर डाळ मुगडाळ. वगैरे जे सगळं सांगितला, ते म्हणजे त्याच्यापासून आपल्याला प्रथीने मिळतात. डाळी आपल्या आहारात, म्हणजे कडधान्यांचा समावेश असावा असं म्हंटलंच जातय. आता तर तुम्ही जे सांगितला ते खिचडी टाईप होत, मग मी एक म्हणजे कर म्हणजे हे तुमचं होत, ते म्हणजे शिजवून वगैरे होत, सगळं बऱ्यापैकी हे ते मी नक्की ट्राय करेन हे, मला खूप आवडली रेसिपी, ऐकतानाच असं वाटत होत की म्हणजे कसं आहे मला भात खायला खूप जास्त आवडतो, आणि कडधान्य प्रेमी पण मी खूप आहे, आणि तुम्ही जी रेसिपी सांगितली त्यामध्ये कडधान्य पण आहे आणि भाताचा पण वापर म्हणजे केलेला आहे, त्यामुळे मी हे न. नक्कीच रेसिपि ट्राय करेन, तर मी अजून. करते, म्हणजे तुम्ही तर ऐकलाच असशीला. तिला तो गरम भात म्हणजे आपण हळत किंवा तिखट घालून करतो, म्हणजे तो इन्स्टंट अस होणार आहे, आणि. पटकन होतोय, मला आणि तो मला म्हणजे, भात आवडत असल्या त्यामुळे तुम्हाला चांग- चांगलाही वाटतो, म्हणून मी घरी कधीतरी कधीतरी करते, म्हणजे. अ मला तरी काय म्हणजे एवढा वेळ नसतो मी उठायचं जिमला वगैरे जायचं आणि त्यानंतर काय असेल ते घरी थोडस काम- वगैरे करायचं आणि मग त्यानंतर जॉब वर जायचं-यायचं. आणि तिथून मग पुढं माझं जे काही असेल ते रुटिंग. म्हणजे आपल माझ दैनंदिन जीवन जे जे आहे, ते धावपळीचच आहे. रोजच्या जीवनातून मला असं जेवण वगैरे अस काहीतरी युनिक बनवायला कधीही टाईम मिळत नाही. त्यामुळे मी जे काही असेल. म्हणजे जे राहिलेलं जसं की शिळ्या च चपातीचे तुकडे केले जातात म्हणजेे- चिवडा जस मी, हा मग त्याप्रमाणे मी भात जो आपला रात्री आता आपण एकदा केला किंवा राहिला असेल तर तो त्या भात असताना मी एक थोडस म्हणजे फोडणी वगैरे भात तयार करते आता तो कशा प्रकारे करते ते मी तुम्हाला सांगते थोड फार म्हणजे कस करते आता आपला रात्री शिल्लक राहिलेला भात असतो ना तो मी चम्याने पूर्ण सगळ सुट्टा सुट्टा करून घेते मग त्यानंतर एक आपली छोटीशी कडई घ्यायची मग त्या कडई मध्ये थोडस म्हणजे गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी लहान करायची आणि त्यामध्ये मग आपण तेल टाकायचं मग तेल टाकल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर आपले जे मसाले असतात जसे की दालचिनी लवंग वगैरे म्हणजे जे काही आपल आपल्याला आवडेल ते मला जास्त काही मसाले वगैरे आवडत नाही त्यामुळे मी जास्त काही ऍड करायला बघत नाही आणि मेन म्हणजे, कडीपत्ता टाकायचा म्हणजे कडीपत्ता कडीपत्ता काय घालायचा तुम्हाला कडीपत्ता अस काय माहितय का म्हणजे कडीपत्ताने ना आजकाल आता स्त्रियांची केस खूप गळ कडीपत्ता खाल्ल्यामुळे केस गळती कमी होते मग काही लोक काय करतात कडीपत्ता साईड ला काढून ठेवतात. पण कडीपत्ता खाल्ल्याने आपल्या केसांना खूप चांगला. आणि अ योग्य असा परिणाम होतो त्यामुळे कडीपत्ता आपण तो खायचा म्हणजे कडीपत्ता वगैरे त्या टाकायंचा आणि ते मस्तपैकी तेल त्यात लाल तिखट हाळद चवीनुसार मीठ वगैरे टाकून तडतडी त फोडणी आल्यासारखं करायच आणि त्यानंतर जो आपण भात सुटा केलेला असतो ना तो भात सुट्टा केलेला आपण त्यामध्ये टाकायचा आणि परतून फक्त घ्यायचा म्हणजे खालून वर आणि वरून खाली असं करायच आणि तो गरम गरम आपण एका डिश मध्ये काढायचा आता तुम्ही ऐकलाच असतील म्हणजे साऊथ इंडिया म्हणजे मी तिकड जॉब साठी होते थोडस आउट साईड ला त्यावेळी ना तिकडचे लोक अस करत होते. इव्हन आपण आता पोहे उपीट किंवा जो काही भात असेल तर त्यावर ना शेव किंवा फरसाणा अस देत होते म्हणजे ते खाताना आपल्याला टेस्ट लागेल आणि आपल्याला म्हणू ते सारखं सारखं तेच तेच खाऊन आपण वैतागलेलो असतं त्यामुळे युनिक असं काहीतरी होईल त्यामुळे आपण काही- जो आपण गरम भात केलेला असतो ना त्यावर थोडस शेव किंवा घरात असलेला फरसाणा किंवा आपल्याला बाहेर अस पापडी वगैरे मिळते ति त्यावर टाकायची आणि मस्तपैकी चमचा नी खाऊन घ्यायची म्हणजे खूप छान वाटत. शेव वगैरे खाल्ल- तरी काय एवढं काही जास्त आपल्या म्हणजे- तेण्यावर म्हणजे एवढा वाईट परिणाम होत नाही म्हणजे मी इन्स्टंट होणार असत म्हणजे करते बाकी म तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.
हो हो मॅम हो अगदी. तुम्ही म्हणजे घरच्या म्हणजे तुम्ही मी तुम्हाला म्हणजे बनवण म्हणजे त्या वेळेला कंटाळाला असल तर बनवून खायची रेसिपी सांगितली कारण का एकेदा एकेदा आपला भात शिल्लक राहतो एकेदा राहत नाही पण तुम्ही मॅडम म्हणजे म्हणजे मॅम अगदी घर- च्या घरी एकदम असं भातापासून एकदम छान अशी रेसिपी मला तुम्ही सांगितली अगदी तर कडीपत्ताचं माझे महत्त्व सुद्धा खूप छान सांगितलं स्त्रियांची. केस गळती अगदी पुरुषांची पुरुष पुरुषांची. पुरुषाची. धा म्हणजे केस गळती ज्यामुळे कडीपता अगदी कमी म्हणजे खा मुळे आपली केस गळती कमी होते मॅम आणि खरच तुही खूप छान पद्धतीने माहिती ती सांगितलं तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटल. नक्की स मला अस रेसिपी खूपछ आवड मला हॅलो ओके बाय बाय बा ह ह हां थँक्यू बा सख तमळनाड